हा बोला ना कश्या आ
मी बरंय तुम्ही सांगा तुम्ही बरात?
हो मी पण मस्त आहे. बोला ना काय म्हणताय मग जेवण वगैरे झालं का?
हो तेच बनत होते की मला ते आठवलं की तुम्हाला मी विचारते की वांग्याची भाजी वांग्याची भाजी तुम्ही कशी कर
अ वांग अच्छा अच्छा वांग्या ची भाजी ना म्हणजे दोन प्रकारे करतात एक म्हणजे कसं बारीक बारीक पिस करून कट करून करून म्हणजे तसे तस एक प्रकारे करतात आणि दुसरं म्हणजे असं मध्ये भरू भरली वांगी एक अशी एक दोन प्रकारची करतात. आणि आणखीन एक आहे ते म्हणजे खारी वांगी एक अ. दोन तीन प्रकारे करतात आता कसं कट केलेले म्हणजे अं पूर्ण बारीक बारीक पीस करायचे त्या वांग्याची आणि थोडसं तेलामध्ये असं परतून घ्यायचं त्याला.
त्याला पहिले त्या त्यात मध्ये तळून घ्यायचं का?
हा थोडसं उग हा थोडसं उग भाज घ्यायचं बाजूला आणि मग परत लसूण बारीक करायचं आणि एक कांदा छोटा कट करायचं बारीक बारीक पीस
आणि कांदा पण टाकायचं का त्याच्या ते आपण शेंगदाने टाकतो आणि कांदा पण टाकायचं.
हा कांदा पण लसणाची तेल टाकून जिरे, मोहरी टाकायची आणि मग परत त्याच्यामध्ये लसण घालायचं आणि थोडं बारीक चिरलेला एक अर्ध कांदा घालायचा आणि त्यामध्ये ते वांग्याचे पीस घालायचे.
ठीकये ठीकये.
म्हणजे तिखट, मीठ हळद, थोडासा अ आ गरम मसाला.
हे घालून परतून म्हणजे कोथिंबीर वगैरे असली तर टाकायचं आणि थोडस झापून ठेवायचं.
ठीकये ठीकये अजून दुस अ
जे भरली वांगी राते ना त्याला म्हणजे हो ते शेंगदाण्याचा कुट्टा बारीक करायचा मिक्सरमधन आणि त्याच्यामध्ये अ लाल तिखट, काळं तिखट आणि हळदी आणि मीठ घालायचं. आणि तो पूर्ण एक जूम मसाला बाजूला. आणि छोटी छोटी जी वांगी राहतात ना आता कसं आपण कट केलेले व अ भाजी केलोत ना त्याला मोठी वांगी चालतात. पण जी भरली वांगी करतात ना त्याला छो थोडी अशी छोटी हा छोटी छोटी घ्यायची. आणि त्याला पूर्ण कट नाही करायचं त्याला फक्त चार भागाने असं कट करायचं पूर्ण बाजूला नाही काढायचं आणि ते आपण जे बनवलेला मसाला असतो ना
हो.
तो मसाला त्या वांग्यामध्ये भरायचा आणि कांदा काय करायचं साईड ला भाजून घ्यायचा. अ मोठे मोठे पीस करून तेलामध्ये भाजून घ्यायचं कांदा आणि लसण आणि त्याची ग्रेव्ही करून घ्यायची मिक्सर मधून. हा मिक्सर मधून ग्रेवी करायची. अ तेलामध्ये कांदा आणि लसुन भाजून. आणि परत ते जे मसाला भरलेले वांगी आहेत ना, ते कांदा आणि लसूण तेलात टाकून आपण परतून घ्यायच. आता भाजीला कसं फळणी मारतो का आपण कसं फळणी माराचं आणि ते परतून घ्यायच् त्याच्यामध्ये ते मसाला घातलेली कांदा मदी घालायचा. आणि थोडस पाणी टाकून त्याला झाकू कुण ठेवायचं. ते पण एकदम इतकी छान लागते ना म्हणजे एकदम सगळ्यां, माझ्या घरी तर सगळ्यांनाच आवडते ती
हो मला पण खूप आवडते वांग्याची भाजी म्हणून मी तुम्हाला विचारत होते. मी ना मला हो. हो का?
हा. फक्त त्याला म्हणजे मसाला आपण मदी घालतो का, तसं मदी नाही घालायचा फक्त तेलात वांगी परतून तो मसाला वरतून टाकायचा, ओल्ला.
ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मला मला हो मला ना दोनच बनवायचीत कारण कि माझ मुलगा आहे ना तो, ते ना सुकी वांगी नाही भरली वांगी नाही खात. त्याला ना पा तळ वांगे खूप आवडतात. त्याच्यात ना बटाटा टाकून त्याला त्याला तशी आवडतात. म्हणून मला ना दोन वांगी बनव यलाच लागतात म्हणून मी विचारलं कि तुम्ही कसा बनवता भरलेलं, कि मी तेला एकदा ते देऊन बघू. कि तेला आवडलं का तर म तेला हे
नाही नाही खूप छान हो ती म्हणजे आमच्या घरी घरा तर सगळ्यांनाच आवडते. मी चार पाच दिवसाला तेच बनवते.
खास ते करण्यासाठी आम्ही वांगी विकत घेतो. आता उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये नसतात ना घरच्या झाडाला वांगी हा ना. हो घरीच लावतो म्हणजे माझ्या सासूबाई लावतात घरीच, दोन तीन झाडे लावल ल की किती म्हणजे दोघा त दोन तीन माणसांना बास होऊन जात. हम्म म्हणजे गावाकडे कस चालतं, म्हणजे झाडे वगैरे घरी अंगण वगैरे खूप मोठं राहतं ना ओ मग तेच चालत आणि सिटीला कसं थोडं घरी जमतच नाही ना म्हणजे विकतच घेऊन खावं
विकम तिथ बरबर हाय. मी पण ख विचार करते की मी पण घरी लाव पण ना ती येतच नाही माझी, कुंड्यात लावते ना मी. मग ते येतच नाही. एकदा आले होते मीना डोबळी मिरची असती न म ती लावलेली. पण ना ती एवढी जास्त आली नाही एक दोन आली आणि म्ह खूप छोट छोटी होतात ते जास्त मोठी होत नाय.
हा हा हा हा.
तर आता मी तीच बनत होती. मी काय एक मी तुम्हा विचारू, की तुम्ही एकदा मला सांगितलं होतं ना की तुम्ही खप छान बनवता.
हो मी म्हणजे माझी तिकड मम्मी पप्पा नाही खूप आवडते आणि परत तिकडे म्हणजे सगळ्यांना आवडते भाजी.
मी आता तशीच करते आता ना ती कांदा चिरते.
हा हा करा एकदा ट्राय करून बघा बघा व्यवस्थित होते ती. तुम्हालाही आवडेल. हो ना पण मला असं का ते म्हणजे ते छोलेची भाजी करतात ना ते मला जमत नाहीये तेवढी. बाकी सगळा स्वयंपाक मला जमत.
अ ऐकलंय का छोले भटुरे.
हा फक्त ऐकलंय मी फक्त कधी ट्राय केलं नाही, आणि कस बित मोबाईलवर बघितल्यावर लक्षात येत कोणीतरी व्यवस्थित सांगितलं ना, तर थोडं बेटर जात आपल्याला करायला.
मा-मी आमचं ना स्याटरडेच ना ते फिक्सच असतं की छोले, भटुरेचं खायचं. हो छोले-भटुरेच खायचे, त्यामुळे दर दर शनिवारी आम्ही तेच बनवतो छोले-भटुरे. पण त्याच्यासाठी आम्ही ना एक, एक दिवस पहिला त्याची ना मी तयारी करते. जसं ते ते छोले असतात ना, त्या हरभर त्याला पहिला ना रात्रीच त्याला भिजून ठेवायचं.
हा हा.
आणि ते सप स उद्यासाठी ना ते पीठ मळायसाठी किथ ते आणायचं सोडा अस ना सोडा वीस रुपयाची बाट हां ती बॉ ती वीस रुपयाची छोटीशी बॉटल भेटती ते घ्यायचं आणि मग काय करायचं उद्या ते छोले त्याच्या छोल्याचं ना ते जसं आपण सकाळी उठलो ना ते छोलेचं ना पाणी चेंज करायचं ते असं नाही ठेवायचं मग त्यनं आपल्याला एसिडीटी होती मग. हो मी हे कर ते छोल्याचं ना पाणी ते काढून घेते आणि दुसरं पाणी टाकते. मग त्याच्यातं ना मी थोडंसे श सुके आवले असतात ना, सुके आवले टाकते. आणि हा आवळा-आवळा सुका आवळा, मग ते ज जसं आपण पाच लोकं आहेत पाच, सहा लोकं आहेत. तर मी चार म एक चार टाकती आवळ्याची सुके आवळ्याची आणि त्याच्यात मी एक दालचिनी का-ती काळी इलायची, मोठी इलायची असती ना ती हा ती टाकते आणि त्याला सिट्टी मारून घेते. पा त्याला मी उघडत नाही लवकर. त्याला पा-सहा त्याच्यात मग फक्त नमक टाकते. पण जास्त नाही टाकत, जास्त नमक टाकलं ना मीठ मगते ना त्याच्या सा अ तेजात छीलटे असतात ना, ते सगळे निघून जातात छोलेचे म्हणून मी ना जास्त नाही टाकत मीठ, मी थोडच मीठ टाकते. मग त्याची सा त्याची फोडणीसाठी ना कांदा चिरते, चौप व जास्त मी चौपवर मधेच करते. अह कांदा, अदरक अ लसू सून हिरवी मिर्च ची आणि हे-अ कोतंबीर हे सगळं चिरून मी त्याला फोडणीसाठी त्याला साईडला ठेवते. कडा कडाईत तेल टाकते आणि आणि त्याच्यात तं मी सगळे खडे मसाले टाकते. तेज पत्ता, डा परत थोडीशी दालचि नी लवंग आणि थोडासा सुका धनिया हे सगळं टाकू ना, त्याच्यातच मी ते चॉप केले कांदे आणि सगळं टाकून ना, टमाटर टुमाटं सगळं टाकून त्याच्यात मी हे कांदा-लसणाचे पेस्ट हिरवा कोथिंबीर
ते कांदा-लसून भाजून घ्यायचं का?
हो-हो-हो-हो तेलात, नाही-नाही-नाही त्याच्यातच भाजून घ्यायचा. पूर्ण मसाला तयार करायचा. ग्रेव्हि नाही का ती हि, मसाला आपण तयार करतो आपल्याला मिक्सरमध्ये नाही करायचं तेना चॉपर मध्ये करायचं. चॉपरमध्ये केलं ना मग ते खूप छान लागतं. त्याच्या सगळं झालं
आणखी
हो तेच्या कढाईमध्ये टाकून ना सगळं-सगळं-सगळं भाजून घ्यायचं आणि ते छोले झाले ना, तुम्ही एकदा कुकर बघून घ्या. ते सगळं झालं ना, मग तुम्ही ते छोले ना त्याच्यात टाका, आणि त्याच्यात तुम्ही मला ना ते टाक की ते गोड मसाला तर मला खूप आवडत गोडा मसाला हो ते टाकायच, गोडा मसाला आणि त्याच्यावर अजून हिरवा कोथंबीर टाकायचं मग माझ्याकडे मी आपला गरम मसाला घरातच केलेला आहे थोडं ते टाकते हो तुम्ही असं करून बघा खूप छान लागतं आणि तुम्ही एक साइड ना जसा तुम्ही सकाळी उठतो ना तर हे छोले सगळं ठेवायचे आधी तुम्ही ना ते पीठ म्हणून घ्यायचं बठुऱ्यांचा बट मैद्याचा मैद्याचा कारण की त्याला ना तीन चार तास लागतात त्याला सेट व्हायला त्या पिठाला मग त्याच्यासाठी ना तुम्ही चार तास पहिलाच तुम्ही ते सोड्याचे सोड्याचे बॉटल उघडून ना त्या त्याच्या पीठ तुम्ही पाणी नाही लावायच काय तेल नाही काही मीठ पण नाही टाकायचं. फक्त तुम्ही मैदा मैदाना ते सोडाने ते म मलून घ्यायचं
हा हा
त्याला मग परत गिल्ला कापडा करून ना, त्याच्या बर ठेऊन तुम्ही त्याला सेट करायला ठेवा तीन चार तासासाठी जेव्हा तुम्हाला बनवायची, बठूरे मग तुम्ही तेल अस ना म त्याला खूप उकळायचं थंड नसायला पाहिजे, मग ते बटूरत ना ते फुलतात नाही मग ते हो गरम तेल झालं ना पूर्ण मग ते पीठ घ्यायचं त्याला खूप मुक्की मारायची त्याला असे पटकायचं जास्त तर त्याला सॉफ्ट करून घ्यायचं मग त्याचे तुम्ही बठुरे करा आणि तळून घ्या खूप छान लागतात. ते छोले हो, मग त्याची सग ना मी एक चटणी पण बनवते टमाटरची कांद्याची, हिरवी मिरचीची, त्याच्यात मी आपली हे चिंच्याची चटणी असते, त नाही इमलीची, गोड चिंच मग त्याची चटणी करून त्याच्यात टाकते.
अच्छा अच्छा हो मी नक्की बघेल. छान वाटल तुम्हाला बोलून.
चला तु हो हो हो हो ठीक आहे.